येतोय का आवाज
हा येतोय की.. आज हाय वाटत रेंज रेंज भरपूर आहे... मणा...
आता थोडं लोळा पण होते परत म्हटलं जाऊ दे ते जेवढे कॉल होतील तेवढं... करून घेते कारण संध्याकाळी पण म्हट म मला हे...
संध्याकाळी.... पण वेळ भेटत नाही ना संध्याकाळीसर हा हा हा
जेवण ते करून आम्हाला काम साडे नऊ वाजताात अगं आणि आज दुपारी आराम... नाही केलं मग संध्याकाळी म्हटलं कंटाळ.. थोड्या व म्हंटलं जाऊ दे वरचा आवरायला नको पण हे कॉल करून घ्या.... आ झाली माझी वीस टार्गेट झालं आ दहा राहि...
माझे ते बरं तेवीस झाले तेवीसाव आहे.. हा म्हणजे तुम्हाला दोन तीन वेळा लावलाय वाटतं म बहुतेक मग किती वेळा लावायचा पाच वेळा काय?
चार वेळा आहे बहुतेक चार वेळा...
हम् हम तुम्ही करू शकताय मला... एकदा केला तरी चालेल म्हणजे मी एकदा करते माले..
बर बर हो जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ करू ना...
हा म्हणजे एकदा दोन वेळा झालाय ना.. आणि, आणि, दोन वेळा मग आता एकदा झाला आणि एकदा करायचा.
मेसेज पडतात प नेमकं कोणाला करावा, ओळख नाही, काय नाही, काय बोलायचा प्रश्न पडतो.
होय, आणि एकऽऽ काय? हा, हा, होय, होय ति जरा ओळख झालेली असत नाही.
आता माझे एक दोघींची ती जे ऽऽम्हणजे अंऽआमच बोलण झालंय ना, म्हणजे असं वाटलंच नाही आम्ही पहिल्यांदा बोलतोय.
हम
तुमचा पण नंबरय आता. हह
हहहहह
आणि त्यांनी मला सांगितलं की हे करा, नंबर सेव्ह करून ठेवा आमची.
होय!
हा. म असं वाटतचं नव्हतं की आम्ही पहाल्यांदा बोललो.
आणि एक एक जणना जास्त असं. हे करतात, मला पहिल्याच कॉल लावला नी
हां, काय, काय जणं इन्स्ट्रक्शन लय देतात, मॅडम असं नका बोलू, मॅडम तसं नका बोलू,
हा, होय, असंच कराव लागल्या मला पण. अरे बापरे! म्हंटलं आता काय बोलायचं. काय, होय, त्यांना बघऽऽ आता म्हटलं की,, मुलं कशीय आहेत तुमची,, छोटीयत का मोठीयत, आता ह्याच्यामध्ये नाही, नाही, नाही, पर्सनल काय विचारायच नाही, असच बोला,, आताऽऽ छोटी का मोठी,,, विचारलं किती मुलं या त विचारलंऽऽ तर काय? त्याच्यात वेगळं,, म म्हऽ
नाही, नाही, काय, काय बायका खूपं हेऽ करतात बरं का,, मग आपल्याला पण जरा कन्फ्युज होतय.
होऽय,, बरं म्हंटलं अं कुठलं गाव तुमचं तरऽऽ ते पण नाही विचारायचं. मणी म्हटलं आता. मी एकच कॉल केला परत, तिला केला नाही, तिनं तिचा आलेला मी उचलला नाही मऽऽ
हो काय. ह, हा, हा नाही, तसेच करतात बायका आशा नॉर्मलऽऽ फ्रेंड असल्यासारखं बोलायला पाहिजे ना असं कायऽऽ
हा. त्यांनी काय सांगितलं आधार कार्ड वगैरे हे ते असं काय वापऽऽ करायचं नाही, असं सांगायचं नाही, बोलले आधार कार्ड
ना म ना विचार तोच दस ना. आता अऽऽ मुलांची नावं थोडीनां घेतो आपण, काय म्हणतो मुलं छोटे आहेत का मोठे आहेत असं.
होऽऽ तेवढच विचारतो,, आणि नाव वगैरे घेतऽऽ लं तरी पण असं काही दहा, किऽती नावं असतात. ना म्हणजे, एकच नाऽऽव होऽय,, असं काय एवढं हे नाहीयय.
हम्म, हम्
मग मी बोललो,, असूदे आता परत काय लाव, लावायचं हेच करायचं नाही. म रेसिपी सांगा,, रेसिपी, बरं रेसिपी सांगितल्यानंतर पुढं काय? य दुसऱ्या कॉलला काय बोलणार. का सारंख रेसिपीज बनवणार काय?
हो, हो, ते ऽआहे. सण ते, त्याच्या ते टॉपिक घ्यायला पाहिजे.
हो, मग बोलली, आमच्या गावाकडती येऊनऽऽ आम्ही पण तेच बोललो, पार दुसऱ्या कॉलवर. मुलं माझी छोटी आहेत, स्कूलचा अभ्यास घ्याय लागतोय. तीऽ सकाळी जाते बसमधनं, दुसऱ्या दुसऱ्या गावालाय हि न आमचं पुढंचं गाव आहे ना, त्या पुढच्या गावाला य ती मुलगी आमची.
हो काय! आमच्यात एक किस्सा घडलाय बरं का आता एक मुलाचाच सांगते हम्म आम्ही आधी मा राहत होतो ना पहिल्या ठिकाणी तिथे आमचे शेजारचे होते ते ते सर टीचर होते आणि त्यांचा एकटच मुलगा आणि एकच मुली ती मुलगी थोडी भोळसर होती बर का पण मुलगा चांगला हुशार होता आणि ते लहानपणापास म्हणजे लहान तो जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझ नुकत नवीन लग्न झालेलं होतं एवढा पण नव्हता ला पाचवी सहावी लाअसेल बघ तेव्हा तो ते इ न सारखं भैया भैया भैया भैया करायचे सारख मागं पुढं मागं पुढं आणि नंतर त्यांनी काय केलं गाव जवळ केलं त्यांच त्या म्हंटल्या आम्हाला त्यांची बदली झाली ना परत मग त्या का गावा कडे गेल्या होत्या तिथ बघ ना एवढ्या वर्ष त्यांनी राहिल चांगलं घर ते बांधलं आता ते भैया पण आता लग्नाला आला होता आणि एक दिवशी अचानकच स्टेटसमध्ये दिसलं ते त्यांचा भैयाच वारला होता
अरे अरे अरे
ते एवढं मला कसतरी वाटत लं ना ते ऐकून तेव्हाचेच सगळं हे व्हायलाय म्हणजे बघ ना नाही एकटाच मुलगी पण तशी आता माणूज य एवढ्या वर्ष आपल्या लेकरांकड बघत बघतच मोठं होते ना आहे आधार आहे आधार तर तेच नाही म्हटलं किती अवघडे
हो कसं काढायचं आयुष्य
हो मग त्यांनी पण थोडा विचार करायला पाहिजे होतं का आपल्या आई वडलांनी एवढ्या वर्ष आपल्यासाठी झटलेत एवढं मोठ केलय ते कशासाठी हे दिवस बघण्यासाठी काय आता हथून पुढं आईवडील जास्त करून आपल्या मुलाकडूनच अपेक्षा करतात ना आता हा मोठा होय हा आता हा मोठा मोठा होईला तर हा जॉबला लागलं आता आपला आधार बनल आता तेच नाही म्हट सवं
आणि ते हुशार पण होता बरं का आजकाल काय झालंय माहितीय का लईच अभ्यासाचं डिप्रेशन न वगैरे ते ह्याच्यात त्याचे पाऊल उचलतयत पण तसं नाही करायला लागत पाहिजे ग प्रत्येक वेळी आणि रा त्यालांचा विचार करायण्याचा त्यांच आताही अवघड झाले आहेत त्या काकू रोज स्टेटस ठेवतात तू एवढ्या लवकर कस काय आम्हाला सोडून गेला अक्षरशः डोळ्यात पाणी पाणी येत ते स्टेटस पाहिलं की
आठवण येणार पुन्हा
आणि दिसायला तर असलाच स्मार्ट होता ना सिंगर एकदम असा गोरा गोरापान वैगरे छान, छान होता एकदम, नाही ग नाही झाला असहा